आं?
बोला.
हम्म. काय चाललंय?
काय नाही. आरामच की आणि काय?
हां. हां. हां. आराम चाललाय व्हय?
आराम. आज दिवसभर आराम आहे जरा. आज एकादस त्यामुळं आज एकादस हेच की असं जेवणाचं काय नाही.
हा. हा. हा.
गेलतो मंदिरात ते जरास. मैत्रिणी पण आल्यावत्या मंदिरात जाऊन देवदर्शन करून-
हां.
आलो.
हां. म चांगलंय ना.
हम्. आणि काय?
काय नाय बा मग काय निवांत
हा, हा. ते हेंच्यात आम्ही काल परवा गेलतो नाही राधा ताईंच्यात त्यांच्यात ती उमाच्या बहिणीला पण माझ्यासारख कानाच की नाही, तिला पण आवाज येते बाई.
कसं काय?
काय माहिती? त्यांना पण तो त्रास व्हायला माझ्या सा सारखा हा त्यांना असा त्यांना सांगितलंय, इथं कोल्हापुरात जा डॉक्टर चांगले तिथं जाऊन दाखवून या म्हणून सांगितलेय.
त्यांना पण असं डोकं, कान असं ते दुखतय ना ते, तो भाग सगळा माझ्यासारखंच माझं कस कानात आवाज येतोय की नाही, तसं त्यांना पण कधी कधी तर असा आवाज येतय.
हा, हा, हा.
ते डॉक्टर चांगले आहेत, तिथं जाऊन दाखवा म्हटलंय, तर काय करतात बघूया आता.
आ? होय मी पण तिथं मी आधी इचलकरंजीत दाखवलं नंतर, मग कोल्हापूरला दाखवलं नाय ते.
काय म्हण तेच की, हेच कि ते काय शिर चोकप आहे, त्यामुळे ते काय हे होत नाही म्हटलेत ना ते. ऑपरेशन वगैरे काय नसतय त्याला.
हा, हा.
आवाज बी येतय, तेवढे येणार ते काय हळूहळू सवय होते म्हटले.
हा, हा, हा.
आपल्याला आवाज येत असल तर, आता काय सवय झालीय आता दोन, तीन वर्ष झाली आता सवय झालीयच आता.
हम्म, झालंय की.
हा, हा, हा.
हम्म.
तिथलेच ते धनंजय रुईकर हायत ते डॉक- टरांच कायतरी पाटील का, कायतरी असंच कायतरी, हाय बाय.
हा, हा.
प्रतच हाय बाई ते, रंकाळ्याच्या तिकडं हाय बग ते. दवाखाना लांब पडतय सोड, जरा हम्म, तिताय. डॉक्टर चांगलं आहे सोडा अगदी, औषध जरा महाग असत्यात, पण डाक्टर चांगल आहेत ते, त्यांचा मुलगा अस- सगळे डॉक्टरच आहेत ना.
नाय
व्हय, मोठाय दवाखाना.
आता काय नाय बाई, आता काय त्रास नाय.
हा, हा.
परवा गेलतो गावाकड मग सगळी माजा वाढदिवस केलीत
चायनीज करायचं ना
आं व्हय ते एक आणलेलंयेत पण हेच ति उमा, सुरेखा तेन
हां, हां
वाढदिवस केलेत आता उद्या उमाचा बड्डे आहे ना आता
व्हय उद्या हाय व्हय
हां सत्तावीस तारीख उद्या वाढदिवस आहे तिचा
हां, हां
वडा भजी आणलेलीत कांदा भजी तिथंच खाल्लो पोट गच्च झालत
हां
आं
कुणाच्यात केला वाढदिवस?
सुरेखा त्यांच्यातच की
ह
तिथंच केला
हा
मला पण माहिती नवत सरप्राईज दिली सोड केक आणून तीच नव्हतं मला पण
हम्म मा म काय नाही
हम्म तेच की
नाष्टा, बिष्टा सगळं नाश वगैरे हे ते सगळं देतात नाही
त्यांना काय नाही मी वैशालीला तेवढं भेटलं होतं आम्ही त्याला म्हणत होतो फोन करायचं, करायचं मग राहुंदेच म्हटलं तिला पण सुट्टी असते ना शुक्रवारी अनिताला करणार होतो आणि मग मलाच वेळ मिळणार नाही म्हणून मी केलोच नाई बाई
ह, ह, ह
राहुंदेच म्हटलं तिकडं आता ती येणार ती बसूनना मग मला वेळ मिळणार नाही असं होणार ते माझं यायचं टायमिंग हो त पावणे नऊची गाडी येती मला
हा, हा
काल पण आम्ही काल आम्ही याल तो गाडीत ना मग तिथे एक बई होती तीन तिची मुलगी असशी मुंबईला यायलती नाही म मला म्हटली कुठ तुम्ही पण ह्या गाडीत आहे होय म्हटलं मी पण ह्याच गाडीत आहे म्हटलं तर आमची पण एक मुलगी आहे मी म्हटल तुमचं कोण आहे तर आमची मुलगी आहे बघा एकटीच चालल्या जरा बघाला लक्ष दया मग मी त्या पोरगीकडं गेलो आणि म्हटलं तुम्हाला काय लागलं सवरलं तर अकरा बारा नंबरला आम्ही हाय म्हटलं. आणि सांगा म्हटलं. काहीतरी वाट म्हणजे गरज लागली तर हाक म्हटला आम्ही हाय म्हटलं, तर म्हटले आमची मम्मी घाबरते मी एकटी याय लागलो म्हणून असं हा हा हा. सांगितलं मी ते बोललं आणि आम्ही गेलो मी झोपायला असं झालं ना ते.
हो आणि तुम्ही बघा ना.
हम्म अगं तिचं लग्न झालेलं होतं ते.
लग्न म्हणजे ती जरा असं आमच्यासारख्या वयाची होती ग ती.
हम्म काय पण उगच आता खोटं सांगायचं आता.
काय माहित नाही पण आमच्यासारखं वयाची होती का ती पण.
हा हा हा.
पाहिजे थोडी गर्दी नव्हती सोड हाफ सीझन त्यामुळे गर्दी नस नव्हती आता एवढी हम्म तेच की गर्दी काय नव्हती बाई एवढं काय.
असं झाले असणार?
हा रस्ते जर असं खराब आहेेत ते पावसाच्या ह्याच्यामधे असं. ते होत हम्म तेच की तरी गाडी लेट होती तरी लवकर आणला सोड तेनं. आम्ही एक तास थांबवलो होतो. एक तास थांबलेलो आपल्या इथनं जाताना आम्ही.
व्हायं पाऊस होता मग कुठं थांबलेला मग?
पाऊस होताच की बाई तिथं त्या अ कोरोना काळाचे कुठलं तो मॉल आहे क नाही तिथचं थांबलेलो होतो आम्ही.
हा हा हा.
फोन आलता सोड ड्रायव्हरांचा हे केलं. थांबलोय इथं मग आले सोड.
हम्म.
कव्हा पासन्
सकाळी तरी लवकर आम्ही शिरोवलीत साडे सहाला तेन पोहचलो होतो की.
हा काय?
होय साडेसहाला पोहोचलो तिथनं मग बस आलती पंढरपूरला चाललेली ती. बस बसलो हातकणंगणेला उतरलो. तिथनं काका आले न्यायला मग आम्ही गेलो ते असं झालं.
ते ट्रॅव्हल्सन गेलता होय?
आं?
अशोका ट्रॅव्हल्सनी गेलता का?
हो, अशोका ट्रॅव्हल्स.
ह ह..
जाताना पण अशोका होती, येताना पण अशोका होती.
हा हा ह
गाडी चांगली होती
हा.
हम्म. चांगल ते. सगळी भेटली सोड मला तिकड गेल्यावर.
हा ह
मामी हे ते सगळे सगळे जणच भेटल्या, हम्म. तेच की, काय बघायला नको. आणि ते सगळी नाती घरातन, ते बॉल छोट छोट बॉल असतेत ना पाण्यात घातलं की ते मो
हा हा हा हा हा ह.
आधी त्यांची आजी म्हटली मला देतेस का नाहीस? तर मी काय बारकायच काय म्हटले, मी कि मी बारकी आहे मी म्हटले. बाबांना पण तसच म्हटले. ताईना पण तसच म्हटले, तर मी काय छोटासा काय म्हटले खेळायला.
ह.
ते आली बाई नंतर मारूला घेऊन आलती आपल्या घरात. ती जरा बसली मी म मी बाहेर जाणार आहे म्हटलं, तुम्ही नंतर या म्हटलं त्यांना तर आम्ही बसतो की चाललेलं असंच नंतर आणि गेल्या मग थोड्या मग नक पॉलिश घेतली, मग म्हटले पाणी घालायचं असते म्हटली, पाणी पिणी घालू उगच बाई म्हटलं सगळं घाण होत. म्हटलं, घे- घेऊन जाऊ का म्हनल, जा म्हटलं. मा आणि काहीतरी एक पेन्सिल घेतली, त्या खोक्यावर असं वरबड आलते, म्हटलं ही पुन्हा कुठून आणलं म्हटलं तर, तुमच आहे की मला म्हण म्हे ठेव बाई म्हंटल, सगळं घाण करून नको, मागच्या वेळेस फरशी सगळी घाण करुन ठेवली होती, सगळं ठेवले आणि मग
या आहे हझ एक अ कााय हय खण म या त घी या आणि
मग वेफर्स दिलेते खायला, वेपर्स बसून खाल्ली जरा, माजी थोळापला दिल दोन तीन खाल्ली मा नको मोठी मोठ प्राचक त्याकडे घेऊन जा म्हटलं म नंतर नाले आणि माग आणि बसून खाल्ली, अस झाल. गेली ते मग काय, परत दुसऱ्या दिवशी काय भेटलीच नाही सोड मला.
हा हा ह हा, हा मी आता शाळेमध्ये जात होते.
हा तेच की,
आईस्क्रीम मागितली नाही का मग?
आईस्क्रीम काय नाही चॉकलेट मागवली, तर आम्ही पण त्याच्या गडबडीत होतो मग त्यामध्ये राहिलच ती. डॉक्युमेंट सोडण्यात ते राहिलच ना, ते असं झालं ते.
हळवत असं म्हणाली म्हणज्या घराला प्यास पटल्या
होय चालतय सगळं आक्क पितोय. तगळ आक्क पीतोय.
मधी मधी हिंदी बोलतेय गं ती जरा!
हा तेच की सारखंच की.